हॅलो हम्मं सांगा कायं चालूं आहे आं हां
कांहीं धंदा लागलां म्हंटला आपल्यांला
हां भारी धंदा आहे हां
हां तरं लईस खतरनाक धंदा आहे पणं खरंच हम्मं पेपर किपर वाचतं असतां कायं
पेपर आंता पेपर वाचांयला कुठे टाईम आहे
हं हं हं
पेपर हेेतं नसते आमच्यां घरी तुमच्यां घरी येतं असते वाटते
नाहीं बाई आमच्यां घरी कांहीं पेपर परी परर्यतं नाहीं आम्हीं बातमी पाहतो मगं न्यूंज बाकीच्या बाहेर त्यां कायं मोबाईल वरं पेपर होते माझंवडं म्हणूंन म्हटलं पेपरमुळे माहिती राहते सगळे जिल्ह्यांतली यांतली नाहीं गावांतली आंता गावोगावी गावोगावी पत्रकांर झाले आंता
हो हो
प्रत्येक गावांत पत्रकांर झालां गावांतली प्रत्येक माहिती सगळें कडे पोहोचते
हम्म.
अ ग्रुप केले लोकं आहे ना.
हम्म.
पण त्या सारे बड्डेचेच फोटो देतात टाकून जे मोबाईलचं भरून टाकतात.
हा.
बसा डिलेट मारत नाही तर मग मोबाईल हँग पडते.
हम्म हम्म.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
ग्रुप असतलाही होतात मोबाईलवर किती ग्रुपं.
हा ग्रुप लय आहे मोबाईल बरेलच आहे म्हणा. आता मोबाईलच आहे पुढे.
हाव. .
गौरी गणपतीचा सण येऊरायला आता.
हाव मंगळागौर करत असता का तुम्ही?
नाही
नाही काय तुमच्या इकडे करत नाहीत काय?
आता जेयले माहिती आहे ते करतात आमच्या इकडे आम्ही नाही करत म्हणजे को कोणत्या महिन्यात कधी करा लागत असते ते?
हा ते म्हणतात भाई श्रावण महिन्यात असते ते पण जे नवीन लग्न होत तसते की नाही त्याच बाया करतात मग चालत नाही म्हणतात जुना झाल्या.
असं आहे का ते? हम्म म जुनेने केलं नाहीत?
केलं नाही तरी चालत नाही नवीनच पाहिजे म्हणतात ते.
हाव काय.
हम्म चार मंगळवारी अअन पाट्यावर पूजा करा लागते.
हम्म हम्म.
पाट्यार पूजा मांडतात त्याची.
हाव ना.
हम्म मग उद्यापन करतात.
उद्यापन पाचव्या मंगळवारी.
नाही पाच ह पाच वर्ष पूर्ण झाले की एक म्हणतात ते.
. हाव काय.
हम्म ते याचा सारखं आहे ते सोमवाराचे कसे असतात सोळा सोमवार
हो.
तसं आहे आणतात ते.
हम्म. नाही ते तिकडे मुलं आहेत घरा मध्ये तिकडे खेळून राहिले ते.
हम्म.
आवाज नाही येताय का?
नाही आवाज तर येऊ राहिला आपण आवाज बाहेरचा जास्त येत जाय‌. हे बोलायचे दहा मिनिट जास्त झाले की नाही बरा? हे दहा मिनिट बोलनं जास्त झालं की नाही. पाच मिनिट पाहिजे होत.
काय करता मग आता?
पाच मिनिट पाहिजे होत.
हाव ना, लय लांबड झाली.
चांगलीच झाली ती लांबड.
थोडा ते तुम्ही करेलाय का मग?.
नाही बा मी नाही करल.
नाही.
नाही नाही.
आपल्या याच्यात कोणा करेल असलं, तर कराव वाटत त्याचं पाहून पाहून.
हा ना.
आपल्याले माहीतच नसलं, तर काय करता मग अर्धवट करून.
पूर्ण माहितीच नाही आपल्याला तर काय
हा हा पूर्ण माहिती पाहिजे.
हुं.
हुं. अ. हां. श्रावण महिन्यात किती मस्त पहाड हिरवा गार दिसते?
हा.
चिखलदऱ्याला जात असत्या काय? गेलत्या का कधी?
नाही चिखलदरा पाहिलाच नाही अजून. पाहायला लागतंय एकदा.
पाहा लागतय.
हुं.
रास लागतय काय काही तर नाही, काही तर नाही म्हणतात तर ती. नाही नाही. मी नाही पाह्यला.
नाही काय?
हुं. एवढा कुठे आपल्याला फिरायला भेटू राहिलो.
हूम. जायाचं मग पाह्याचं, फिरून घ्यायचं.
काही जाण नाही होत. जाई नाही वाटत हो काही बाहेर.
हं.
जा णी वाटत.
नाही तसंही, पाणी पावसाळ्याच स जिकडे तिकडे हेच असते.
जाणी वाटत ते पनी पावसाळ्यांच.
हूम.
उन्हाळ्यात ऊन असते.
उन्हाळ्यात ऊन असते. पावसाळ्यात पाणी असते. हिवाळ्यात थंडी वाजती असंच आहे मग आपलं. आपण घरीच राहतो.
हा नाही ना, बाहेर कस हा लय फजिता होतात, मग घरातल्या घरात सुरक्षा आहे आप आपल्या जवळ जे पाहिजे ते.
हम्म
आणि तसंच तब्यता बिघडतात बई.
हो.
हम्म
चाटकन चला बर वर आला तो.
हा
वर जाऊ नको ना ये खाली शिवा खाली ये.
ऐकत नाहीस का तु
बर ऐकतच नाही.
अभ्यास सांगून द्या राहीली बाई.
अभ्यास नाही करत तो अभ्यासात चित्त नाही लागत त्याचं.
होमवर्क करून घ्या ना.
नाही होमवर्क नाही, आज म्हणते होमवर्क नाही.
नाही होमवर्क नाही करत काहीच नाही करत अभ्यास नाही सांगू अभ्यास सांगू नको.
एवढ्या मस्तीच्या टाइमात तर होऊन जाते.
हम् फक्त खेळन, इकडे तिकडे पळन.
हा
अभ्यास म्हटलं की रॉड.
हा
असाय तेच
हम्म त्याचे किती झाले मग त्या ताईचे, तीस झाले का ताईचे?
नाही त्याचे राहिले नऊ राहिले त्याचे.
म्हणजे मग एकवीसच झाले का?
हो
तेच कॉल लागून नाही राहिले का.
नाही त्याच्या लागून नाहीत राहिले, तुम्हालाही नाही लागला मलाही नाही लागू राहिले.
बाकी बाहे लेनी
नाही.
असं काय झालं असशील.
काय माहित आता.
आता आपलेच कायम आहे तू एकवीस चौ
काय माहितीय माय माय म्हणजे, तुम्हालाच लागू राहिला फक्त आता, त्यातैलेने लागू राहिला आणि कोणालाच नाही लागू राहिला.
हो काय
हाव.
मग हे तर बरं आहे मग, एकाच लागू राहिला ना,
आता काय म्हणे तुम्हाला किती लागतात आणि किती नाही की बंद पडतेे म्हणतात.
काय माहित बुआ आता पण याचा टायमिंग जास्त झाला पण, टायमिंग किंवा पाच मिनिट खूप जास्त झाले.
हो ना हे दहा मिनिट तेना अस रेसिपी काही तीर्थक्षेत्राची माहिती त्याच्यासाठी गेला.
हा आणि तीर्थक्षेत्र आपण गेलोच नाही तर काय सांगशन.
तसं मग बोलता बोल आता दहा मिनिटं कुकडे निघून जातात तर माहिती पडत नाही पण ते आपल्याला लय दिवसाचे टाकलात ना ते
हा हा
एका दिवशी एक दोन एक दोन केले तर काही वाटत नाही. ते आपल्याला एखट्या मोठा झाला आपला,
ह नाही ना,
करायला,
हो खरंच आहे आता घे ग आज बुक्की झाली,
हा अस हाय ते.
बुक्की मारू का घास घी,
हम्म
खरंच झालं ओ असंच झालं असं वाटलं होतं हे राह देऊ आपण जे चांगले वाटतात ते टास्क करू.
नाहीन पण मग आपल्या पहिल्यापासून क्यार पडली असते ते,
हाव खरंच करायला पुरले असते.
आता याच्या पुढे आले कि ते करून टाकाल पुरत जाते.
हम्म खरंच या्याच्या पुढे आता तसंच करायला लागत जे आलं ते घेतलं करून आणि जाय तिकडे.
हम असं वाटलं हे केलं नाही तर चालते एखांत केलं नाही चाल ते पण ते म्हणतात की हे करावच लागते.
ह जीवारी येऊन म्हणा की कसंय करून टाकाेल पुरत जाईन ते,
हो खरंच आतापर्यंत झाले असते आपण केलं असतो त.
होना आपण निल असतो ना बायाचे झाले ना त्या बाया म्हणतात आमचे झाले आमचे झाले आणि पैसेही आले म्हणतात.
किती आले मग तेले?
ते एक बाई सांगत जाय की मला हजार रुपये आले महिने जमा झाले मा खात्यात.
हा
अजून दोनशे अडीचशे रुपये आणि येऊन राहातेवे आहेत म्हणे आले म्हणे मले.
फोन पे चेच काय?
फोन पे मध्ये त्या याचेस
ते फोन फ्रेंडचेस काय? हो काय आले आसतीन बाई.
हा
आले असतील ना आता मागं कसे आले तसे.
हम् हम
हम्म एका बरी चांगलं आहे पण हे पण असं अ काम राहतात ना मग,
ह आता मी लावून फाईन मग तुम्हाले?
बरं बरं.
हम्म.
आता हेच्यानंतर काय?
हम्म.
बरं.
हो.
हे अजून टाइम आहे ना?
हा टाईम आहे ए का बरी पण मग सांगून ठेवतो आधीच.
अहं अहं आता ते पुरे करावंच लागतं.
हो.
हो. आता किती होतील मग तुमचे?
माय आता वीस होतात की.
बरं ठीक आहे मग.
हा.